बर आ तुम्ही कसेा आ
मी पण मजेत आहे आज मी हाऊस वाईफ आणि जॉब वाईफ आहे या विषयावर थोडस बोलणार आहे तुम्ही फ्री आहे ना
हो हाऊसवाईफ आणि जॉबवाईफ खरंच खूप फार महत्त्वाचा पॉईंट
हा आजच्या काळात हा आणि आजच्या काळात शरी ही फक्त घराच्या चार भिंतीपुरता मर्यादित राहिली नाहीये ना त श् नोकरी व्यवसाय आणि समाजसेवा अशा अनेक क्षेत्रात पुढे जात आहे
बराबर खरंच म्हणजे अ ख
हा तरी अचानक महिला गृहिणी म्हणून आपल्या कुटुंबाची जबाबदारी तर सांभाळतेच ना
ह खरंच आजच्या काळात खरंच स्त्री फक्त म्हणजे घरच्या चार भिंती पुरती मर्यादित राहिलेली नाही पण ती शिक्षण नोकरी व्यवसाय आणि समाजसेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे
हा आणि गृहिणी ही घराचा आधार स्तंभ आहे असते ना ती सकाळी सर्वात आधी उठते आणि स्त्री सर्वांची कामे प पूर्ण झाल्यानंतरच विश्रांती घेते ना
हो खरंच कारण किती
ती स्वयंपाक करते मुलांना शाळेसाठी तयार करते
म्हणजे अनेक स्त्रिया, अनेक गृहांनी म्हणजे आप आपल्या कुटुंबाची सेवा करतात, अनेक महिलांना सभाळतात नोकरीही करतात. त्यामध्ये दोघांची भूमिका, तितकीच महत्त्वाची आहे.
हा कसं, आहे. अ घरातली गृहिणी सगळ कामे पण सांभाळते ना, सगळ्यांचा देखभाल वडीलधाऱ्यांची सेवा करते, आणि स्वपूर्ण घराचे उत्तम नियोजन करते, घराची स्वच्छता करते,
म म्हणजे, हाऊसवाईफ जी स्त्री असते ना, ती खरंच म्हणजे घराच, म्हणजे घरामध्ये ती सकाळी सर्वात आधी उठते, आणि रात सर्वांची काम पूर्ण झाल्यानंतर विश्रांती घेते, स्वयंपाक करते म्हणू म्हणजे मुलाबाळना शाळेमध्ये, तयार करते.
हा बर, बर आणि जो बाईच कसं आहे, अ रोज म्हणजे नोकरी या, दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळते. ती ऑफिसमध्ये पण मेहनत करते, आणि घरी आल्यावर पण कुटुंबात काळजी घेते ना, ती आर्थिक ह ती आर्थिकदृष्ट्या कुटुंबाला, सक्षम बनवते. अ मुलांचे शिक्षण घर खर्च, आणि भविष्यासाठी बचत करण्यात, तिच्या पण महत्त्वाचा वाटा, असतो ना.
हो आणि संपूर्ण घराती व्यव म्हणजे, व्यवस्थित व्यवस्थापना म्हणजे सेवा पडते म्हणजे ग्रु तिला, सुट्टी जी असतात. नाही ना कोणता पगार पण असत नाही, आणि पण तिचं काम म्हणजे एवढं अमूल्य अस
हा जोपअसलं तरी हा कस आहे की, जॉब असलं तरी अ जॉब सुट्टी वगैरे रविवारी वगैरे, सुट्टी वगैरे भेटून जाते, पण कस बाकीच्याना, गृहिणीला तर अजिबात पण सुट भेटत नाही, दिवसभर ते, घरातल्या लोकांशी, सारखी अव्हेलेबलअसते, उपलब्ध असतात. पूर्ण दिवस,
ती सक्षम बनवते, मुला बाला मुळा बा म्हणजे, मुलाचं शिक्षण घर खर्च भविष्यासाठी खरंच, खूप महत्त्वाचा पॉईंट अ आहे, हाऊसवाईफ म्हणजे, छोट्या बाळ, सर्वांची केअर करते.
केअर पण करते, आणि कसा गृहिणी आणि जॉब बेनची तुलना पण योग्य नाही. पण एक महिला संपूर्ण घर सांभाळते, तर दुसरी घर आणि करिअर दोन्ही
हा खरच, जॉब वाईफ साठी, न वेळेचं योग्यच नियोजन खूप महत्त्वाचं असतं, आणि स कापासून म्हणजे जॉब वाईब च, वाईफच असं असतं की
होगिच, परिस्थिती पण वेगळी असली तरी, दोघांची मेहनत सारखीच मा
हो म्हणजे, आपण हाऊस वाईफ बद्दल, हो आपण हाऊसवाईफबद्दल विषय केला, पण आता म्हणजे जॉब वाईफ, पण विषय आहे, म्हणजे वेळेस वर योग्य नियोजन खूप, महत्वाचं असतं म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती, सतत व्यस्त असते म्हणजे तरी ती, कुटुंबाला प्रेम वेळ आणि, साथ पण देण्याचा प्रयत्न करते, म्हणजे दोघंही काम, काम करते, कारण की तिला
समाजाने दोघींनाही पण समान आदर दिला पाहिजे, गृहिणीचे काम हे पण, पूर्ण वेळ नोकरीपेक्षा कमी नाही, आणि जो वाईफच्या, पण मेहनतीला तितकाच सन्मान दिन मिळाला पाहिजे आज लोकं तर खूपच कसं, हाऊस वाईफ आहे असतं म्हणजे हाऊस वाईफ आहे तिला काही इज्जत नाही. इज्जत वगैरे तर नसतेच तिला पण तिला द्यायला.
हो गृहिणी आणि जॉब वाईफ याची हो गृहिणी आणि, जॉब वाईफची तुलना खरंच म्हणजे लोक, करतात पण य म्हणजे ह योग्य नाहीये. कारण की तिला भविष्यासाठी अ कमवायचे असत. तिच्या स्वतःच्या पायावर तिला शिक्षण केलेलं असतं तर स्वतःच्या पायावर तला उभं रायं असतं. तर कारण ती जे पैसे कमवेल ती म्हणजे खराब परिस्थितीमध्ये ती यूज, करू शकेल तिला,
आहे. माणसाला पण आधार होऊन जाईल याच्यासाठी ती पण मेहनत करत. पण हाऊस वाईफला पण आदर दिला पाहिजे हा सन्मान केलं पाहिजे.
हो म्हणजे ती एक घर सांभाळते जॉब वाईफ तर दुसरे घर आणि करियर पण दोन्ही सांभाळते. दोघांची परिस्थिती वेगळी असली तरी ती दोघांची मेहनत सारखी म्हणजे मुलां. अस त्यामुळे कोणीही लहान किंवा मोठा नाही. समाजाने दोघांनाही समान आदर दिला पाहिजे गृहिणीच काम हे हो नोकरीपेक्षा, अच कमी नाहीये.
नाही हा. एकाला काही म्हणता हाऊस वाईफला तर काही म्हणता आदर देत नाही जर, ण आणि जॉब वाईफला खूप आदर देता असं नाही करायला पाहिजे.
किंवा मोठं होत नाही पण समाजाने. दोघांनाही समान ठेवलं पाहिजे आणि जॉब वाईफचा आणि मेहनत, त्याला तितकाच सन्मान दिला पाहिजे कारण ती बाहेर मेहनत पण करते पैसे पण कमवते आणि, घरातले कामही करते सर्वांची, शितकं म्हणजे केअर पण करते हे पण खरंच खूप फार महत्त्वाचं आहे.
हा आणि आजकाल अनेक कुटुंबांमध्ये पती पत्नी दोघे मिळून. घरातील कामे करतात ना हीच करी सामानता आहे. कारण एकमेकांना जर मदत केली तर दोघांचे पण बराबर होते. जर हा हात थोडासा हात भर लावला ना तर खूपच काम कमी होते ना,
ठी बराबर म्हणजे
आणि कु कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक एकमेकांना साथ दिली तर घरात सुख शांती आणि प्रगती नक्कीच होतय
हो खरंच म्हजे ग,
बाकीच्या ठिकाणी तर खूपच असत नाही पण बाकीच्या ठिकाणी तर खूपच असत शिक्षण केलेलं आहे तिला जॉब करायची तरी बाकीच आहे घरचे लोक जॉब करू देत नाही. अ असं तस खूप ऍडजस्टमेंट असते त्यांची पण मग ते, त नाही करायला पाहिजे आपण स्वतः, पण हातभार वगैरे लावलं ना तर सगळे ऍडजस्टमेंट पण होते. आणि घरात भांडण वगैरे पण होत आणि शांतता पण असते.
आणि खरं ती म्हणजे घरातल्या, हाऊस वाईफ म्हणजे हाऊस वाईफ आणि जॉब वाईफ चे पण बर, म्हणजे सर्वप्रथम म्हणजे दोघांची तुलना नाही करायला पाहिजे आणि,
सांगू इच्छिते की गृहिणी असो किंवा जॉब वाईफ दोघींना, आपल्या कुटुंबाचा अभिमान आहेत त्या प्रेम त्याग मेहनत आणि स, प समर्पणाने कुटुंब सुखी बन बनवतात ना म्हणून आपण सर्वांनी त्यांचा आदर करावा पाहिजे
हो आणि खरं तििकड आणि घरात सर्व म्हणजे सर्वांची काळजी घेते स्वच्छता करते म्हणजे चांगला स्वयंपाक करते मुलांना खरंच शाळेमध्ये जा जाण्यासाठी घराची स्वच्छता करते
पण आजकालचे खूप लोक आहे की गृहिणीला आदर देत नाही का
तिथं म्हणजे लक्ष देते तर म्हणजे आपल्या सर्व कुटुंबानी परिवाराने लोकांनी म्हणजे पूर्ण सर्व पूर्ण जगामध्ये आपण स्त्रीचा सन्मान केला पाहिजे मुलींचा सन्मान केला पाहिजे आणि जॉब वाईफ हाऊस वाईफ दोघींचा सन्मान केला पाहिजे
व ही आणि जो वैज नोकरी करण समानताय म्हणजे दोघं नोकरी करतय ना एक प्रकारे मनायला गेल तर
हो बराबर म्हणजे खरं खर खूप
आणि गृहिणी ही घरात जी खरी व्यवस्थापक असते ना तर ती घर मुले आणि कुटुंबाची सर्वांची गरज आहे अतिशय उत्तम प्रकारे सांभाळते त्यांना जे लागतेय मुलांना शाळेतंन आणायचं त्यांना ड्बा करायचं रोज सकाळी उठून त्यांचं जेवण बनवायचं त्यांचे कपडे वगैरे धुवायचे सगळं सगळं काही असतना
हो बराबरे म्हणजे खरं
काही ॲडजस्टमेंट करावं लागतं ना त्याच्यासाठी आणि त्याच्यात अठ्ठावीस तासांच्या कामाला अनेकदा आर्थिक मूल्य किंवा समा सन्मान मिळत नाही ना तर आणि त्या स्वतःच करिअरवरर पण ओळखी पासून दूर राहता
म्हणजे ती केअर पण करते सर्वांची आणि स्वतःची तर काळजी घेत पण नाही पण स्त्रीच्या खरंच पण सन्मान केला पाहिजे ती राहिली नाही तर
नोकरदार महिला स्वतःच्या पायावर उभ्या असतात त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात आणि आपल्याला
बराबर हो आणि आपल्या छोट्या परिस्थिती म ते आपल्याना कमून ते आपल्याना मोठ्या पदावर आणतात हे पण खरंच खूप चांगलं महत्वाचे आहे
आणि नोकरीमुळे समाजातील वावर वाढतो आत्मविश्वास सुधारतो आणि स्वतः एक वेगळी ओळख निर्माण होते ना
बराबर खरंच खूप फार म्हणजे गृहिणीचा आदर सन्मान केला पाहिजे आणि दोघींचं
हा कस नोकरी हा नोकरी करायची की घर सांभाळायचा हा पूर्णपणे महिलेचा व्यक् वैयक्तिक निर्णय असावा ना पुरुष कामा ह कामावत असला तरी पुरुष हा पुरुष कामावत असला तरी स्वतःच्या आवडीसाठी आणि आत्मसन्मानासाठी महिला नोकरी करू शकताना जस की आ च्या काळात अनेक महिला घर बसल्या फॉल फ्रि फ्रिलिंग्स आणि
अ
ऑनलाईन काम करून दोघी जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत असतात ह सिवन क्लास वगैरे हे पण करू शकताना घर बसले बस
घरच्या गृह घ हा जे घरी घरी असतात ना ते गृहणी पण खरंच खूप काम करतात म्हणजे ते पण पैसे कमवतात
हा
नाही कमवत असं नाही आहे दोघी म्हणून दोघांचा मान सम्मान केला पाहिजे